का हॅलो.
हा बोला.
हॅलो.
हॅलो ऐकू येतेय का? हॅलो हा ऐकू येतेय का?
एक चालूचे हे. आणि बोलत नाही. हॅलो.
हा आयकू आल?
हा हा हा येतय. का रिंग कोण देते सारखं. त्याच्यामुळे ऐकायला येत नाही. म आता? हा हा. ह हां. काय म्हणताय? झालं जे स्वयंपाक?
स्वयंपाक चालूये. तुमचा?
नाही का, हा आमचा ही चालूये.
होय.
हा काय मीच कुठल्या आवड पदार्थ कुठले आवडतात? काय कराय करायला आवडतं स्वयंपाकाचं?
मला जास्त नॉनव्हेज आवडतय.
असय का? म चिकन चिकन विट सुप कोम आणि रसा.
होय. बनवायला पण आवडतय, खायला पण आवडतेय.
बरोबर. नाही आम्हाला पण त्या आम्हाला खेकड्याचा प्रकार जास्त आवडतो.
हा माझं पण फेवरेटय.
त तोच फेवरेट आहे ताई. मस्त म्हणजे छान म्हणजे छान आणि काट्यांचा प्रॉब्लेम येते मच्छीच्या याच्यात. लहान मुलं बी खाऊ शकतात. मी तर एकदम आवडतय इथुन चिकनच कस आपण नेहमी अअ आणतच राहतो. चिकनच होत
चिकन असते सारख.
हा पण खेकड्या म्हणजे हे या दिवसात चांगली, त्याला हे राहत. कधी केलेत का? हा. कसे क करता तुम्ही? खेकडे हा.
मला साफ ते करता येत नाही. फक्त बनवता येते.
हा ना म्हणजे, कसे- कसे प्रोसिजर कशी आहे?
अ खेकड्याला तीळ- तीळ भाजून घेते आम्ही
हा आपली पांढरी तीळ.
हा पांढरे तिळ. खोबरे कोथिंबीर आल लसूण पेस्ट, कांदा, टमॅटो ह्याची सगळी पेस्ट करून घेतो आम्ही.
हा हा
आणि मग मग तेल टाकतोय त्यात ती पेस्ट टाकायची. जरा भाजून घ्यायची मग चटणी हळद मीठ आपल्या चवीनुसार. सगळ मिक्स करायच मग त्यात खे ककडा घालून थोडा वेळ अस झाकून ठेवतेय.
हा हा हा.
मग त्या आपण जे नांग्यांच ते पाणी काढलेल असते ना माहित आहे ना तुम्हाला. हा मग ते घालतोय हा मग ते. त्या ते जर थोड फार शिजल्यानंतर मग गरम पाणी थोड मिक्स करतोय त्या
हा- हा बरोबर बरोबर.
रसा पाहिजे असेल तर,
पाहिजे असेल तर, जर पिट पीठ भरून करतात कसे ते तेच मला नाही माहिती. पीठ भरून कसे करतात ते. ते शिकायच आहे एक च पीठ भरून म्हणजे वरच साल काढून त्याच्यात पीठ चण्याच पीठ भरतात, म्हणजे मी केलेल नाहीय. पण अस भरतात अस म्हणून मला वाटल ती पद्धत आहे का काय अस. नाही. हा- हा पीठ पीठ भरून पण करतात. अस चण्याच पीठ भरून सा वाटण वगैरे असत ना. ते थोडस पीठ चण्याच पीठ भरून ते वर
हा ते वरून -वरून घालतात थोडफार एक चमचावर.
नाही पीठ त्या याच्यात भरता कवच असत ना ते वरच. ते कवच ममध्ये भरतात म्हणजे काही अशी पद्धत पण आहे बा मला वाटत तर तशी पद्धत आहे. ह हा नाही आम्ही पण असच करतो कांदा खोबऱ्याच वाटण फक्त तीळ नाही घालत. कांदा खोबऱ्याचच वाटण लसूण याचच वाटण घालतो आणि ते म मसाला वाटून झाला का ते चांगल तेल सुटेपर्यंत का हे झाल का मसा त्याला आणि मग ते खेकड्या टाकायच खेकड्या टाकले कीमग तो वा नांग्यांचा हेच वा मिक्सरला लावून बारीक चाळून वगैरे घ्यायच आणि सगळ कच कच सगळी बाजूला काढून मग तो रसा रस्यात ते पाणी टाकायच. तेच खूप चऊ राहते त्याची. हम तीळ नाही टाक किंवा चणे वापरत.
होय आमच्यात तीळ वापरतात. नॉनव्हेज सगळ्या नॉनव्हेज कराल ना त्यात तीळ वापरतात.
हा, का. हम्म, म बारामतीचे का? नाही का, ह इकडे बारामती. हा हां, हां, हां अस हेय का. आमही हाय इथ कर्जती. बॉम्बे, क कल्याणकर जात. हम्म हा, हा तिकड, तिकडं आमच्यात इकडे मी श्रीवर्धनला होतो ना पहिले, तर आमचं कसं ते एक, जच्या त्या राहायचं शेजारी राहायचे ना त्यांच्यावर मग तसं शिकलं ते तसंच करत, वाटण फक्त लसूण वा भाजून जसे कांदा भाजतो ना, तसं लसूण पण भाजायच हाय. म, कोणता आलं हा, नाही टमाटे आम्ही टमाट नाही टाकत टमाट्यां कसं ते गोळगुईचट हुन जातं असं म्हणून, पण नुसतं हा. हां, हां, असय का हां. टमाट्याचे ते येतं मग, आणि असं नुसतं कांदा खोबरं. आणि लसूण जिरं, आलं टाकून. ते वाटण काढून मग त्याच्या, ठ आणि ते नांग्यांचं पाणी ते. वाटलेलं याच, त्याचा तो रस्सावर, रस्सा खूप छान लागतो तो. हा रस्सा लागतो. सर्दी हो कमी होता म्हणजे कोचीत पिडत आता, इथं आता आम्ही श्रीवर्धन लाव होतो ना, ते तिथं खूप स्वस्त मिळायचे. म्हणजे, पन्नास रुपया शंभर रुपयाला पण मिळायचे. आत्ता पाचशे शिवाय मी आज शाळेतन आत्ता, सातशे,, आठशेची अशीच किमती आता.
हा, हा आम्ही विकत नाही आणत. माझे मिस्टरच धरत्यात, नाही त्यांची हॉबीच हाय माझं ‌ ते खेकडे पकडायचे ना. त्यामुळे ते पकडून आणत्यात.
आ‌ हा. हा.
कालच मासे आणलेले, काल मासे केले आज चिकन.
असय का हा, मासे कधी ते फ्राय पण फ्राय चांगले लागतात, आम जरा रस तस काटे उतरताना ती भीती वाटते हा, प्राय चांगली वाटते ती.
हम्म करत. हम्म आमच्या फोन मध्ये. असं सगळ्यांनाच आवडतो. फ्राय करून मच्छी आणली तर ती फ्राय करायची. कि आणि याच फक्त बोंबिलच, ओले बोंबिल असल तर त्याच पण ते पण फ्राय चांगले लागतात. मच्छीचे सगळे प्रकार म्हणजे आवडणात आवडणारेच सगळे. हम्म, हम
म.
ह, ह ताज्या पालेभाज्या वगैरे पण करत असतात ना.
होय, पालेभाज्या पण असतेत.
मी पण पालेभाज्याचं सोमवार, गुरुवार मी पालेभाज्या किंवा कडधान्य
व्हयं, म. आज काय हाय म? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
की-